हा काय करताय?
काय नाही बोल ना.
काय नाही आवाज येतोय माझं बरोबर?
हो आवाज तर येत आहे.
हो का, झाली तुझे काम वगैरे?
हो झाले ना, माझा येतोय का क्लिअर आवाज?
हो आवाज तर क्लिअर येत आहे.
हो का.
हा मला वाटत ते अपडेट वगैरे आला असल त्याच्यामुळेच असू शकते.
हो आता, आता अपडेट केली मी.
हा, हा.
हा आता करू शकता मग, तुम्ही मला वाटते. ते अपडेटमुळेच असेल, जर तिचा पण बाकी की असेल अपडेट तर तिला पण करून घ्यायला सांगशील.
हो तिने केलाय अपडेट, आता ती गेली आहे थोडी बाहेर.
अच्छा, अच्छा.
हा.
जेवण झाल, हो झालं खिचडीच बनवली मी पण.
हा हो का.
जेवण, तुझं पण झालं ना.
हो माझं झालं जेवण, मी पण खिचडीत जेवली.
अच्छा.
हम्म.
अजून काय म्हणते, गेले तुझे हजबेंड जॉब ला?
हो गेले ना.
हा का.
हम्म.
अजून पावणी वगैरे येत आहे का तिकडे?
नाही आता सध्या तर नाहीय. आता थोडा वेळा आधी येत होता थोडा, पण आता बंद झाला.
अच्छा, अच्छा.
हवा वगैरे चालू आहे, मला वाटते बहुतेक हा पावसामुळेच थोडा नेटवर्कचा इश्यू होत असेल.
हा त्याच्यामुळे पण असेल ना, आता कसं हे म्हणजे ऍप पण खूप जण युज करतायत ना त्याच्यामूळ प्रॉब्लेम असू शकतो.
हो, बरोबर हाय. हम्म. अजून काय करतो झाले का काम?
नाही गो व्हायचेच आहेत सुरू आहेत काम, मी मस्त आरामातच करतय आज.
हो का.
हा.
मी म्हटलं आज हे टास्क वगैरे पूर्ण कंप्लीट करून घेईन. म्हणून मी. हा लवकर आटपवले काम, आणि जेवण जेवण वगैरे झाला आता, म्हणून आता करत म्हटलं.
हो आता करून घेशील कंप्लीट किती बाकी हायत तर.
हो.
बघ मिळतात तर खूप मुली मिळतात. अजून काय म्हणते सांग काय नवीन? हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतय का ग? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.